हॅलो हा नमकार तई काय चाललय.
काही नाही बस आवता समधा त्याची तयारी
हम्म मोबाईल आ तर मोबाईलच कस होत नाही नाही का? फ्री झालं का मोबाईल काढायचं त्यावर काहीतरी ब बघत बसायचं किंवा फोन करत बसायचं. ग काय तुम्हाला काय वाटतं इंटरनेट. म्हणजे परिणाम काय वाटत त्याचे चांगले कि वाईट इंटरनेटचे परिणाम
दोन का तो चां आपण जर त्याच्यावर चांगलं बघितलं तर बेनिफिट पण चांगते नाही का आणि आता सध्या सर्वकडे डिजिटलच टांग त्याच्यामुं ऑनलाईनच सर्व चांगणार आहे.
हम्म हम्म. इंटरनेट विषयी असं काय वाटतं आधीच चांगलं होतं बिना मोबाईलच इंटरनेट च की आत्ताच चांगले आहे नाही का?
आजता म्हणजे कसं सर्व फॉर्म आपल्या ऑनलाईन पट पठवतात.
हम्म हम्म.
त्यामुळे आत्ताची जे हे आहे इंटरनेटच आपल्याला बाब दिलेलं आहे सरकारने ते होत. आपल्या सोयीनुसार खूप चांगले आहे.
हो वाईट परिणाम काय वाटत वाटत का त्याच्याबद्दल काही की वाईट. पणा होतात दबाईच्या इंटरनेटमुळे किंवा काही असं काही.
नाही नाही.
आता मला असं वाटतं बघा अ पूर्वी कस मोबाईल नव्हता. तर लहान मुलं हे मुलांचीच गोष्ट घ्या. लहान मुलं हे मैदानी गेम खेळायला जायचे खाली. हे ना एकमेकांना म्हणजे एकमेकांसोबत वेळ घालवायची. किंवा फिरणं इकडे तिकडे लहान म्हणजे मुलांसोबत खेळणं. मैत्री करण. एकत्र एकत्र पणायला अस होतय नाही का आता कस आलंय मोबाईल मु मुलं कंटिन्यू घरात. ते सारखं ते मोबाईल म गेम खेळत बसणार. किंवा त्याच्यावर स्क्रीनवर कंटिन्युस स्क्रीनवरच त्यांचं सगळं राहतं. मग त्यांच्यावर पण थोडा वाईट परिणाम होच चाललाय मोबाईलमुळे ह ना. त्यांच ते विचार करण्याची क्षमता झाली किंवा बघा आता आपण काय ठिकाणी गेलेला असतो. आपण मोठे मोठी माणस बोलत बत पण मग छोटे मु काय करतात मोबाईल. लगेच साईड म जातात. हा म्हणजे मग त्यांना त्या आजूबाजूच्या परिस्थितीशी काहीच घेण देणं राहिलेलं नाही आहे ना. क काय चाललं बाहेरच्या वातावरणात काय चाललं. किंवा कोण काय करतते काही काहीच नाही फक्त ते मोबाईल मध्ये गेम खेळायचा किंवा असं काहीतरी करत बसायचं. म त्याच्यामुळे हे मो त्यांची विचार करण्याची क्षमता पणना कमकवतच चालली आहे. मोबाईलमुळे ते मला असं वाटत तिकडे पण एक वाईट परिणाम झाला आहे तो मुलांवरती मेन म्हणजे एं आता सगळे. आपण एकत्र जमलो माहेरी म्हणा किंवा सासरी एकत्र जमलो काय करतो आपण जवळ असून सुद्धा एकमेकांशी बोलत नाही.
बरो बर मोबाईलचड असतो सर्व
अच काय करतो ते मोबाईल. म्ह काय म्हणजे लांबच्या व्यक्तीचे आपण त्या व्हॉट्सअप वून बोलत असतो. पण जो आपल्या बाजूला येऊन बोलता त्याच्याशी आपली चर्चा होत नाही. म कुठ तरी हा खूप वाईट पण झालेलं आहे त्या मोबाईल मोबाईल पण नाही किं आणि असं काम करण्याची क्षमता ते लोकांच्या अंगी राहिलच नाही सगळं ऑनलाईन उपलब्ध झालंय आता. ह ऑनलाईन मागवलं का. केलं ऍड्रेस बुक केलं ऍड्रेस दिला का पैसे दिले ते झालं बुक. आल्यालगेच घरी पारसेल हम शरीराची हल्थ चालू होत नाही त्याच्यामुळे मग ते आजार पसरणार किंवा मग सगळ्या गोष्टी होतात.. वेगवेगळे्या आजार आता व्हायला लागले नाही का. पूर पूर्वीचे लोक शंभर शंभर नव्वद नव्वद वर्ष जगायची. आता तीस चाळीस आणि पंचवीस मध्येचठा. व ला म्हण त्या. त्या मोबाईलचा इंटरनेटचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा व्हायला लागलेला आहे.
मुलां तुमची मुलांची गोष्ट सांगितली मला.
हम्म.
पहिले मुलं अ म्हणजे गेम वगैरे स्कूलमध्येध्ये जाऊन आले. सगळे फ्रेंड्स एकत्र जमावा्हायचे त्यांचा ठरलेला आहे टाइम अनुसार.
हो ना
खेळल्यानंतर ते लगेच दम दभिरी असायची दमल्यानंतर खेळ. जेवण झाचालंस. सा वेला किल् झोपले आता मुलांना जेवायला सुद्धा मोबाईल लागत.
हो मग तेच ना. म्हणजे एक वाईट खूप वाईट परिणाम सुद्धा त्याचा झालेला आहे आताच्या याच्यामध्येध्ये. मल तर म्हणजे ते चांगल्या परिणामपेक्षा. हा चांगल्या परिणामपेक्षा मालतात त्याच्यात खूप वाईट परिणाम पण जास्त प्रमाणात दिसाला लागे आता असं हा ठीक आहे सोप प बाबा की आपल्याला काही माहिती नाही किंवा काही नाही आपण त्याच्यावर लगे सर्च करून शोधू शकतो ते एक चांगले पण मग आपण त्या गोष्टीची मेहनत नाही घेत ना आता आपण बघा एखादी गोष्टी गोष्ट आपल्याला आधी हवी असायची मोबाईलच्याधी तर आपण ते स्वतः कुठे काय आणि विचारपूस करून तेी उपलब्ध करायचो म्हणजे हे करायची ती गोष्ट कशी मिळवायची त्याच्यासाठी प्रयत्न करायचाो पण आता काय एकदम इझी मोबाईल घेतला का कुठे नाही सापडत का याच्यावर सापडणार ते मग त्याच्यावर लगेच इझी एकदम ते गोळीच्या ब येऊन गेलेले कंटिन्यू तुम्ही पोर त्या त्याच्या मध्ये जरी ठेवलं किंवा त्याच्या समोर जरी ठेवलं कंटिन्यू तर ते पोरण ना आता त्या गोष्टीच हे नाही इतकं वेळ लागून गेलेलं आहे
नबाच बेनिफिट चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे
हो हो ते परणा मध्ये वाईट म्हणजे कसं मग ते. आताचे मुलं ऐकतच नाही ना जन्मापासूनच जर मोबाईल त्यांना पाहिजे असला तर मग ते त्यांच्यासाठी. त्याानिकारकच एक प्रकारे.
बरोबर.
चांगलं चांगलं हे कसं की आपण बघा लहान. लोक आपल्याशी कनेक्ट राहतात त्याच्यामुळे मग ती एक चांगली गोष्ट आहे की बाबा आपल्याला कोणी असं एकदम लांबपण असत आपल्याला वाटत नाही की ते लोकला आम्ही आपल्या जवळच असं वाटतं कोणाची तब्येत झाली किंवा काही खराब झाली तर आपण लगेच व्हिडिओ कॉल करून कॉल करून लगेच विचारू शकतो क बाबा कसं आहे काय नाही एक कनेक्टिव्हिटी पण आहे त्याच्यामध्ये नाही का आपल्याशी कनेक्ट राहतात पहिले एक एक एखाद्याची तब्येत विचारायला आपण पत्र टाकायचो ह ते पंरा पंधरा पंरा आठ आठ दिवसानंतर पोहोचायं त्याच्यानंतर तिकड रिप्लाय यायचं ते आठ आठ दिवसानंतर याच म्हणजे आपल्याला ते पंधरा दिवस त्याच्यामध्येच जायचे
हम्म
हॅलो हॅलो
ह
हॅलो
हा येतोय मला आवाज
येतोय का हा तुमच आव एकदम बारीकल झालं ना अच्छा अच्छा अच्छा मग त्याच्यामुळे असं वाटत हा तेच ना ते आवाज येतो ना हा मोबाईलचा कटून जातो फोन मग
हा
बाकी काय म्हणतं काय वाटतं तुम्हाला अजून
मला मला तुमची माहिती आवडली तुमची मोबाईलची माहिती मला छान वाटली
हा
त्याचे फायदे पण आहे आणि नुकसान पण आहे
हम्म हम्म नुकसान ते पण आहे बाकी मग आता समजा एखादी रेसिपी पाहाजची राहिल आपल्याला काही जमतच नाहीे कसं आपण आधी विचारपूस करायची नाही का की हे कसं बनवायचं ते कसं बनवायचं आता कोणाची गरज अससं नाही पडत मोबाईलचल्यामुळे तुम मोबाईलाच एक जीवा भावाचा हे झालेलं आहे हो जीवाभावाची भावाच मित्र मैत्रिणीच झालेली ती मोबाईल आपल्या नाही का
नाही तस बघायला बघायला गेलं तर आपल्याला शिकण्यासारखं पण खूप आहेतात.
हो हो शिकण्यासारखं पण खूप येत त्याच्यात
ज्या गोष्टी आपण काही गोष्ट आपण शाळेत नाही शिकू शकलो.
हा
शाळेत कस अभ्यासक्रमानुसार शिकलं जायचं पण तस आपल्याला नेटवर्क म गुगल गुगल म्हणा किंवा युट्यूब म्हणा आपल्याला खूप काही गोष्टी शिकवता
हम्म हम्म आता कसं मग ते लॉकडाऊन पासून पासून ते मुलांना ते मोबाईल मोबाईल त्याच्यामध्ये त्याचे त्यांना ते स होऊन गेले रीच ते मोबाईल पाहिजे जात आणि त्याच्याशिवाय तर होत नाही
घरबसल्या आपण काही काही पण त्याच्यावर क्लास क्लास बघून आपण ट्राय करू शकतो घरी बसला बसलं आपण प्रत्यक्षात क्लास करू शकतो त्यावर तुम्ही रेसिपी बघा किंवा क्लास शिका
हो आता कसं काही बघा काही काहीची कॅपॅसिटी नसते एखाद्याची दावीत दावीत गेल्यावर क्लासेस क्लासेस लावण्याची किंवा काही मग ते ते सॉल्व त्याच्यावर सुद्धा करू शकता अभ्यास पण त्याच्यावर करू शकत म्हणजे इतकं त्याचा चांगला परिणाम पण आहे त्या गोष्टीचा
बरोबर
कसं पण मग काही काही काही ठिकाणी प्रॉड होतात बघा एक पैश पैशां बँकेेत हे झालं किंवा या कॉल केला मग त्याच्यामुळे त्याचे पैसे बँकेतून उडाले किंवा काही झाले मग एक ते नुकसान पण झालेलं एक
बरोबर
आता माझ स्वतःच्याच रिलेटिव्ह एक अस स्पॉड कॉल आलेला पूर्ण माहि की घेऊन म्हणजे एकदम जस नॉर्मली आपले कोणी रिलेटिव्हज येतो माणूस बर का त्यांना काहीच कल्पना कल्पना नाही कि कोणी काही नाही
पूण माहिती त्या
हो ते पण आणि अ तिला असं बरीच नाही की तुझ्या पप्पांचे अ तुझ्या पप्पांचा मोबाईल बंद पडलाय त्यांची गाडी बंद पडली आहे तर त्यांनी माझी विचारून त तुला पैसे टाकायला लावले अठरा हजार रुपये आता तिलाच वाटलं खरच झालंय तर तिने तिला असं इतकं गुण राहिलं त्यांनी शब्दामध्ये म्हणजे त्यांच्या बोलण्यात इतकं गुंतवत त ते तर तिने कसला विचार मग तर पुढचा विचार न करता अठरा हजार रुपये सेंड केले मगंतर तिने फोन केला म्हणजे समोर तिच्या पप्पाने फोन केला की पप्पा काय झालं काही नाही असं तस तर काय नाही कुठे घरी मी तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपल्याला फ्रॉड कॉल आता ते तिचे अठरा हजार रुपये गेले
म माझ्यासोबत पण झालं होत
ह
पण मग पप्पा घरीच होते माझ्या पप्पा सकल असा आलेला होता का तुझ्या पप्पानी मी फ्रेंड बोलतोय म्हणे पप्पांच तुझ्या पप्पनी म्हटलं तुझ्या अकाउंटवरर हा बारा हजार टाका ला आल पप्पा माझ्या सो
हा त्याच्यामुळे मग तुम्हाला ते कळलं ना की नाही बाबा असं आता याचं कसं लग्न झालेलं ना मग ती मुंबईला य दुसरीकडे आणि हे असयची दुसरीकडे मग तला अस घबरून गेयची की बाबा पप्पांना काही झालं म्हणजे काय झालं काही नाही असं एवढा अर्जंट पैसे मागवले तर त्यांनी शब्दाचा विचारणा करता ते पैसे सेंड केले पण नंतर त्या फोनवर कॉल केलेला तो नंबर बंद सगळं ब व्हॉट्सप वगैरेगळं ब्लॉक करून ठेवलेलं
हा तू शिंचा खुर्तच घीेत असता
म्हणजे त्या इंटरनेटमुळे एवढं हे सुद्धा इझी होऊन गेलेलं ते हे लोक जे याच नेटवर्कच काम करतात समजा नाही का त्या लोक हो हो आणि त्यांना माहिती नात कसं काय आणि कुठून काय बरोबर सगळं करायचं गेले तिचे दहा अठरा हजार रुपये गेले बस नाही रडत पण मग नंतर काय नाही मिळाले
हा नंतर काय होतेेतच नाही ना
चालेल मॅडम दहा मिनट झाले आपल्या छान वाटलं तुमच्या ब हा अच्छा अच्छा
बाय